हॅलो
हां हॅलो
बरं
हां राणी कोणंकलंय
अं बघं आतां शॉप वरं गेली जस्टं आत्ताचं गेली बघं कधीं आली कॉलेजवरूंन
मी आत्तां जस्टं आंली तिकडे नव्हते गेले कॉलेज नव्हतं आंज माझं
मंग
अं इथे गेलेली मांवशीकडे गेलेली
अच्छा आणि ते इंटर्नशिपचं कायं झालं
हम्मं इंटर्नशिपलां मलां आठवड्यांतूंन दोनचं दिवसं जायलां लागतं फक्तं
अच्छा ते
आतां हां अ त सवड्यां मेडिसी मध्यें
अच्छा
आता आमच्या ग्रुप वरती मेसेज पडलाय की हो की ह्याच्याबद्दल अ प्लेसमेंट साठीच फॉर्म फेब्रुवारीमध्ये भरायच होत वाटतं एका तासाचं लिमिट होतं आणि मी तो मिस केलाय
आ बकरी
स्टार्टिंग पेमेंट आहे ते त्याचं तीस ते पस्तीस होतं
हा कसं काय आता सवलत नाहीये का अजून
नाही ना एका तसासाठी फक्त आलेलं फेब्रुवारी म भरायचा होत तो फॉर्म आणि आता त्याचं इंटरव्ह्यूचं शेड्यूल आलंय आता सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस इंटरव्यू मोठे अपरचुनिट मिस केला
नाही का अपडेट राहायचं ना त्यासाठी लक्ष द्यायचं
हा ना म्हणून मी तर नोटिफिकेशनच ऑन ठेवलं बघा
हम
हम हम
तू चडलंय ना
हम्म धडीला आता आता आमची इंटर्नशिप झाले की लगेच एक्झाम वगैरे घेणार व धावपळ होणार आहे स वळेला
कसं आहे तुम्हाला बसून पगार घ्यायचा असेल ना घ का
हम्म
तर भरजेच
हो तर
मग ऍप घेण्यासाठी काही प्रॉब्लेम आले नाही ना
नाही नाही आला
हम मम्मी
मम्मी तू काणात मी पण आत्ताच आली मावशीकडे गेलेली तिची पण तब्येत नव्हती बरी
ओ काे मागशी कुठे असतात
इथ एक माशी तर केरळ आहे ना
होा
हम्म
चछान अच्छा अचछा दुसरी मावशी येते का
नाही माझं पाच वंश इथं
व्हेरी गुड आम्हाला मावशीच नाही
ह
पाच पाच वर्ष आहेत अ दोघी जणी मुंबईला आहेत एक झुमटीला एक तिचं गावाचं नाव नाही माहीत मला एक इथं केरळला आणि एक मामा आहे तो पण मुंबईलाच
मग तू आत्ता गेली होती मामाकडे गेली होती का
हा आता मध्ये गेलेली ना परवा तेव्हा ते आजोबां श्राद्ध होत तिसरं
हो का
तुम्ही पण कुठं वेळेला
तुझी सिस्टर कुठे असते.
हॅलो.
हॅलो.
हम. हा तुझी सिस्टर कुठे असची म्हणजे
गुजरातला असते ती
हम्म.
ह. मम्मी आता तिकडे कुठे नेमकं दुकान आहे पाटणमध्ये
इथं जुन्या स्टँडला पाटणमध्ये एंट्री केली ना पुलाच्या पलीकडे पूल क्रॉस केला की जे पहिलं स्टँड येत ते
अच्छा. पहिली आमची मिटिंग असायची ग तीथे.
हा हा हा.
पाटणमध्ये म मल्हारपेठला पाटणला असायची मिटिंग
कशाशी रिलेटेड
हे आमचे हेच्यामध्ये बचत गटाची
हा हा.
हा बचत गटाचं.
बचतगटामध्ये एक्झॅक्टली काय होते नक्की मला काय कळतच नाही.
अ थँक्यू. हा ते. बचत गट म्हणजे उमेदची बचत गट आहे. आता मी परवा बघ कार्यक्रमाचावा फोटो टाकला होता ना.
हा.
हा मग ते बचत गटाच्या थ्रू म्हणजे हे जे बचत शासनाचे असतात ना उमेद अभियानाचे उमेद जीवन ज्योती अभियान
हा हा.
हा मग याच्यामध्ये कस? दहा मेंबर असतात त्यांचा एक गट असतो नंतर ते अशा असंख्य गट मिळून ग्रॅम संघ तयार होतो ना.
हा हा हा ह.
मग आता हे अ. म्हणजे बिझनेस करण्यासाठी छोटे छोटे लोक उद्योग महिला करू शकतात का ज्यांना करण्याची इच्छाते त्या करतात. पण करणारी पण पुढे आली पाहिजे ना.
हम्म बरोबर.
हा. त्याच्या थ्रू आता मी पण त्या दिवशी बनून नेल होतो पण माझ्याकडे फार नव्हतं काही एवढं बनवलेला. आता मला पण थोडा वेळ मिळायला हवा ना.
हा.
आणि तिथे स्टॉल लावले होते त्याच्यामुळे मी मग. केलं ते सगळं तयार.
हा छान बनवलंत ते असं. कामळाच्या सण किती काय होतता सण टाईप होत का?
असनच कमला अस ना आता सध्या ते फॉर्म ला आहे.
हा हा हा
वने डे फक्त गणपती बाप्पांची मूर्तीसाठीच नाही तर अ समय वगैरे असतो ना आपण कलश ठवतो बघ देवा पुुढे हा मग त्यासाठी पण आहे ते.
हा हा हा
ह त्यासाठी पण त्याचा उपयोग आहे आणि छान दिसतं ते मी बनवणार आहे दोन समयीसाठी पण. पण आता ब्लाऊज चालू आहे ना कस्टमरच. म्हणून मी येते मला जसं ऋणू बोलली की नाही त्या रबर पॅन्ट संदर्भ मुंग मी स्वतः पहिले बनवायची ना.
हा मला ती म्हंटलेली की कि तस य म्हंटली. अ मला माहीत होतं ना तुम्ही शेवता वगैरे ते म्हणून मी तिला म्हटलेलं की असं काहीतरी ट्राय कर म्हंटलं. तर ती म्हणली की हो म्ह माला भाग लागलेली असते नुसती. कि अ कर कर कर शीख शीख. मग कर ट्राय
पच्या वाकडालाच पाचशे रुपये चार्ज करते ना आता मी रेट वाढवलेत.
वाकळीला का?
बर हा मोठी वाकड आहे मी युट्यूबला टाकती आहे बघ वाकड पण. नाही रजाईच टाकली वा का नाही टाकला तू कधी आलीस ना घरी तर तुला दाखवील. आणि रजई रजई तर कापसाचीच आहे. रजायचा काय विषय नाही
हम्म
आता मी म्हटल छोटे छोटे बेबी सेट असतात ना छोट्या छोट्या बाळांसाठी.
ह्ं हं
तसलं म्हण.
ते पण आता ट्रेंडिंगला चाललंय बाळांच्या कपड्यांपासून.
आहे डॉक्टर आता आता हे थोडसं झालं ना आसाने शिवण तयार करते. म्हणजे थोडे तुझ्याकडे.
ह
अ पाच पाच करून देते तुझ्याकडे
हां ठीक आहे
हम.
हम्म.
हँंगिंग वगैरे नको ना.
नको ते कसं ते अस नाही ते गणप. सगळ आपण सामान ठेवतो ना ह वगरे ह वेळेला जर अस न अस तर मग हार वगैरे पण ठेवता येईल. बघूया ट्राय करूया ठेवून.
हा हम्म. माझ्या मते दोन ठेवा हरकत नसेल तर,, येेत ज आता घेऊन जा किंवा रुणालीकडेच जाईल ना तुझी तिचीी गाड पडते ना
हा प्रडतके
हा मग काय गकडे देईल
हम्म ठीक आहे ठीक आहे
एक काय करते दोन दोन बनून देते
आता इथे आमच्या इथे पण द दोघींना आवडले आणि दोन बनून देते रुणाली करत यायच मग तुम्ही काय कर तुमच्या शॉपमध्येध्ये ठेवा आणि जर कस्टमर आलं तर मग मला सांगा बला
हम्म चालेल चालेल
आणि लवकरच देल कं करत असं नको आहे गरगतीप्प बसा वळे मे कटकण होत नाहीय न तयार
हा हा बनवून ठेवा बऊया गेले तर गेलं
हा म तेच ना देन निरनकळी दोन तयार करून देते असंयचं पहि ह म का तिथं कसं गेलंय क बघा त का मला त्यात ज्या पद्धतीच मी बनवेन त्याच्या वेट ठरवेन मग ग त्याच्यावरचे काय तुम्हाला लागून लावायचे असेल ते लावावं त ह कारण हा तर तू जेवण वगैरे केलंच की नाही
नाही आली आवरल दिदीला फोन लावलेला की असं असं झालंय म्हंटलं ती म्हणली आता नोटिफिकेशन चग करू
टिफिन घेऊन जाते का
हा कंपनी जात आहेात
ठीक आहे चालेल करते तुला परत फोन
हा
हम्म घेतो फ्रेश हो खाऊन घे केल मग नंतर कराल ठेवक बेटा
हा हा ठीक आहे
हम्म चरी बाय